हो
हा येतो का आवा
हा हा येतो येत ते बोला की म ते रात्री उशीर झालता हा मग आठ वाजले मला पण ऑफिसमधन घरी जायला मग म्हणलं आणि मग इतक्या उशिरा कसं कॉल करणार ना मग ते आमच्या वहिणींचा फोन आलता मला कॉल साठी मग त्याच्या नंतर त्यांच झाल्या मग माझा एक कॉल करून घेतला त त्यांना
हा हा
हा काय म्हणता मग
काही नाही मग आता कुठे ऑफिसला आहे का
लाच आहे मग
नाही ओ कनेक्टच नाही होत तुमचं जस आपला कनेक्ट होतो ना बटकन तस होतच नाय कनेक्ट
हा का कस काय मला पण आता एक लेडीज केलता कॉल पण ते पण एक मिनिटात कटच झाला त्यांचा पण
नाही माझं तर कट म्हणजे जॉईंट होत नइ सेकंद पडतात चालू होतो पण कट होऊन जातो लगेच आवाज म्हणजे त्यांचा मला येतो माझा त्यांना जातो
हा आणि माझ पण माझं पण तस झालत आता त्यांच म्हणून तर त्यांनी कट केला बघ परत मी कट झाला तिकडे ऑटोमॅटिकली कट झाला फोन त्यांचा अस झाल ते हाम ते आमच्या वहिनीचा आणि तुमचा एक तेवढं तुमच्या दोघीना कनेक्ट होते बाकीच्यांचा मी केला नाही काय टाय
मग ते एकाच माणसाला जास्त कॉल चालतात? त्यांना विचारलं का?
हा चालतात तसं काय नाही ऐवढ. तुम्ही बोलू शकताय तसं काही नाही. पण नाही एकेक जण पाच पाच कसं एकाच माणसाला किती वेळा बोलणार ना आपण असं. तीस कॉल करायचे ना ते? हाय ना तिस कॉल करायचेत टाईम पण पाहिजे ना. प्रत्येकीला तेवढा मग त्यापे मग प्रत्येकिला पाच-पाच केलेल्या. परवडत.
आणि किती दिवस आहेत?
आता दोन-तीन दिवस आहे आजून. आत्ताच मला एक जण विचारत होत्या कॉल करायचा म्हणजे मी तुमच नाव सांगितलेलं त्यांना. ग्रुपवर मेसेज केला म्हणून त्यांना एक कॉल करा म्हटलं तुम्ही पण ठीक आहे म्हटलेला मला हा नाही त्या आता मला इकडे करत होत्या. मला आ आत्ता कॉल आला होता त्यांचा मग कट झाला. परत मग त्याच्या नंतर मी आता तुम्हाला कॉल लावलेला, मग आ तुमच्या संग माझा कॉल चालू आहे त्या टाइमिंग मला त्यांच्या कॉल याय लागलेलाय आता कट केला म्हटलं माझं तर झालंय आता मग त्यांना तुम्ही करा म्हणून सांगितलं
हा, हा, हा, हा
काय म्हणताय मग झालं का जेवण काय नाही बघा तुमच्याकडे आंब्याचा भाव काय आहे तुमच्याकडे
आंब्याचा भाव आहे ना साडेतीनशे चारशे असं.
बरंच हाय डझन का?
हा नाही तो आपला हा रत्नागिरी हापूसचा सांगितला मी. आणि दुसरं दोनशे..... डझन नाही हो किलो किलो...
कसा किलो य?
अ डझनचा सातशे हाय वाटतं. आणि किलो साडेतीनशे
मग किलो मध्ये किती बसतात?
नाही अंदाज आम्ही डझन वरच आणले.
आमच्याकडे महाग आहे रत्ना आंबे वगैरे अकराशे बाराशे रुपये
अहो ते म्हणतात पण हा काय ओरिजनल नाही इकडं ज हा आमच्याकडे येतो ना तो ओरिजनल नाही वाटला.
हा हा हा
तुमच्याकडे हे कस य.?
आमच्याकडे अकराशे रुपये डझन आहे. हा रत्नागिरी हापूस हो म तो गोड असतो ना खूप
हो हो चांगला गोड असतो, आम आम्ही तिकडून आणला ना कोकणत ओळखीचे होते तिकडंन तर त्याची क्वालिटी खूप इथल्या क्वालिटीत खूप डिफ्रेन्स आहे इथला नुसता नावाला म्हणतात. इथला ओरिजनल
हा हा हा
हा
नाही ओरिजनल नाही ओरिजनल कसा असतो माहिते का ते आमच्याकडे मिळतो त्यो ओरिजनल रत्नागिरी.... आमच्याकडे तोच असतो ना इकडंन कोकणपट्टी जवळ पडते ना मग त्याच्यामुळ इकड पूर्ण हापूस येतो रत्ना आंबा.... पण तो अकराशे रुपये बाराशे रुपये डझन आणि काय डझन मध्येबी सहाच येत्यात लई बारापण येत नाहीत.... सहा सातच येत असतील मोट त्यानं ते असतात ना.
किलो मध्ये का?
हा किलो मध्ये पण किलो मध्ये सहा येतात वाटतय आणि ड जण मध्ये बारा येतात.
हो हो हो
हम डझनमध्ये बारा येतात.
हम्म तेच बाकी काय म्हणता?
काय नाही बघा निवांत आहे तुमच्याकडेच काय चाललय सांगा.
आमचंही काय नाही तेच अता आज उन आहे. बर
हो हो ऊन आहे आज आमच्याकडे पण काल आभाळ होत. आज ऊन आहे बघ. हो हम्म मंग काय म्हणतात?
वन अ आत्ताच जेवण वगैरे आवरल सगळ्याची. आहे एक एकजण खेळतोय, एकजण गेलय. क्लासला
कितविला आहे तो मुलगा
मोठ-मोठी येत अकरावीए छोटा तो आठवीला आहे.
मुलगी आहे का मोठी?
हा
हा काय म्हणता मग अजून बाकी बर आहे.
हो बाकी बरी आहे. बर बाकी काय आणि
हो काय हा आमच्याकड पण चालूच आहे ऊन वगैरे चालूच राहत सगळं. हम पाऊस पण ह्या वेळेस लवकर सांगितलंय जूनमध्ये आता कधी पडतो काय माहित?
हो ना
तुमच्याकडे ते लाडके बहिणीचे पैसे पडतात का नाही?
हो पडतात ना तुमच्याकडे?
अजून नाही आले येणारच म्हणतात येवढ्या दोन-चार दिवसात दोन महिने चे दो ओ हो दोन महिन्याचे एकदम ते येणारे ना.
हो-हो पण ते या लागलेत ना आता आमच्या सासू ट्रेन वगैरे पण आलेली आहेत.
तुम्हाला नाही येत का?
येतात मला पण. पण या वेळेस काही नाही आलेली मला.
ते काहीतरी या ते करतायेत आता केवायसी झाल्यापासून प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे नियम काढलेत ना
नाही खरं केवायसी माझी दोनदा झाली आहे आणि मला मागच्या वेळेसपासन पडलेलेच आहेत ना हप्ते ह्याच वेळेसचा अजून आलेला नाहीये.
हो का येतील मग काही नाही अजून सुरू नस न झाले. आणि झाले तरी एकदम सगळ्यांना ना?
चालू आहेत ना अजून पडायचे हो सगळ्यांना एकदम पडायला लागलेत, हा मागे पुढे दोन चार दिवस.
हा दोन चार दिवस आता तीच आपण नाही म्हटलं तरी एवढी मो ती प्रोसेस सगळ्यांना मिळता, मिळता. हं
तेच की. तुम्हाला येतात का मग?
हो येतात मला.
माहेयास पडली का नाही अजून? नाही का? तेच मग आम्हाला कोण नाय आलेले
बाकी काय म
काय नाय बघा निवांतये तुमच्याकडेच
आमज एक काही नाही आता काय ऊन आहे भरपूर म्हटलं आता मी वाटच बघत होती बर तई तुमचा कॉल आल
अ काय झालं?
वाटच बघत होती कॉलची अस
हा हा हा अस झालंय व्हय तरी पण ग्रुप वर पण मेसेज टाकून ठेवा तून बाकीच्या पण कॉल करतील तुम्हाला
रिकामा ऑडिओ
आता हं आता माझा फोन ठेवल्यानंतर ग्रुपवर मेसेज टाका ना म्हणजे त्यापण तुम्हाला कॉल करतील आणि काय करा आता एक दोन चार दिवसानी विथड्रॉला बॅलन्स चेक करा तुमच्या खात्यावर पैशे म्हणजे अस विथड्रॉला दाखवतील किती पडायला लागलेत ते
हो- चालेल ना
प्रत्येक टास्क चे पैशे दाखवतात त्याच्यावर मला मागच्या वेळेस तशेच दाखवलेली ना एक दोन चार दिवसांनी विड्रॉला बॅलेन्स दाखवत होता माझा म्हणजे ते सगळ्यांचे कॉल कम्प्लीट झालेन आणि ते सबमिट झाला ना टास्क कि मग तुम्हाला ते बॅलेन्स दाखवणार आ त मी आता माझं सबमिट केलं ना टास्क की तुम्हाला बॅलेन्स दाखवणार तुमच्या ह्याला खात्यावर
असंय का
हूं मग ते अजून दोन तीन दिवसांनीच, आता नाही आत आता माझा हा कॉल झाल्याव करणार.
हा हा म्हणजे पाच होणार ना अन तू
दोन चार दिवसांनी दाख होतील तुम्हाला पैसे तुमचे विचार
हो ते कार्याग्रुपच्याच नाही याला दाखव
हम्म हम्म हो हो कार्याग्रुपच्या त्या हेला तुमचे आता किती झालेत टास्क आता पर्यंत
माझी बाकीचे टास्क भरपूर झालेत.
तुम्हाला कोणाच्या कोणला मिळाले होते समजा हे नाशिक मधल्या भरपूर तुमच्या इकड कोण चालवते का हे?
हा हा
हा
ते सत्कर्म फाउंडेशन म्हणून हे
हा ओके ओके त्यांच्याकडन मिळाला का नाही मला इथनच मिळालेला आहे.
हो का
हम्म
तुम्ही तुम्ही आतापर्यंत कसं आहे किती कित
वर्ष झाले दोन वर्ष झाले की, तुम्ही?
अ मला मे मध्ये वर्ष झालं.
हा मग तेच आम्हाला वर्ष दोन वर्ष वर्षच झालं म्हणायला लागेल मलाी आता मे मध्ये दोन वर्ष पण नाही आता वर्ष झालं आम्हाला पण
आतापर्यंत किती काम केलेलं आहे.
हो ना
हम्म
किती भेटलेता
आता काय माहितीय अजून मी बघित नाही सगळ चेक केलं नाही कि मिळाले ते कारण माझं कसं इकड काम चालू असल्यामुळे मी एवढं लक्ष द येत नाही ना. जसे मला टास्क येतील तसे तेवढे कम्प्लिट करत राहते मी आणि ह्याचे पैसे पण लवकर येत नाही. ना महिना महिना
नाही पण येतात ना इतकं काही प्रॉब्लेम नाही आहेतेत पैशाचा याचा उलट
येत नाही सोडा विड्रॉल ला बॅलेन्स दाखवतो पण दिसत नाही एवढं
विड्रॉल ना म्हणजे तेच ना ऍप वर दाखवत तोच ना बॅलन्स हा मग तिथे दाखवत ना आपल्याला कती मिळल
हो हो दाखवत
हम पण मग काही नाही हो मला तर प्रॉब्लेम नाही वाटत
तुम्हाला किती दिवसाला येतात मग म्हणजे टास्क कम्प्लीट झाल्यावर हॅलो
म्हणजे हा टास्क झाले ना पैसे पण व्यवस्थित आले आहेत आतापर्यंत
हो का आम्हाला पण येतात तसे आठ पंधरा दिवसात महिन्याला एकदा येतात
हम्म हम्म हम्म
अला आपले दहा मिनट अकरा सेकंद झालेत आता ठेऊया मी बाकीच्याना सांगते तुम्ही ग्रुप वर मेसेज टाका आता
मी दाखलाय आता ह चाले थँंक यू हा हो